हॅलो.
हॅलो. हा नमस्कार नमस्कार, येतोय का आवाज?
काय चाललंय?
आवाज येतोय का तुम्हाला आवाज, काय चाललंय, पाऊस पाणी काय म्हणतो तुमच्याकडे?
तुझा आवाज येईना.
पाऊस आहे, एवढा नाही आता
बर.
पाऊस आहे ना, आता कमी झाला पाऊस थोडा.
बर.
बर तुमच्याकडं पाऊस कसा आहे?
का म्हणतायत, आमच्याकडे भरपूर पाऊस चालू हाय भरपूर. कारण ते एक अर्धा तास थांबतो, परत चालू होतो. परत आर हो आमच्याकडे चालूच आहे.
बर हम्म आमच्याकडेही असंच आहे. त्र्यंबकला जायचं होतं दर्शनाला, पण या पावसात पावसामुळं काही गेलो नाही.
पाऊस पाऊस फार आहे.
हा त्र्यंबकला भरपूर पाऊस आहे ना.
त्र्यंबकेश्वरला तर फार जोरात पाऊस आहे तिकडे.
हम त्याच्यामुळं नाही गेलो नाहीतर आज जायच होत आज सोमवार होता ना.
हम् गर्दी आहे पण तिथं त्र्यंबकेश्वरला.
हम्म म्हटल एक चक्कर मारून येऊ त्र्यंबकेश्वरला असं प्लॅनिंग चालू होता.
हा हा हा कधी दुपारी
हा दुपारी पण या पावसामुळे आहे ना काय गेलो नाही आम्ही.
हम् हंम आज सोमवार असल्यामुळे गर्दी असते.
हम् सोमवार असल्यामुळे गर्दी राहते.
हा.
परत आता श्रावण चालू होऊन जाईल.
श्रावण चालू झाला की परत गर्दी चालू होऊन जाईल.
बारा तारखेला काय आमोशा आहे तिथून श्रावण चालू होवून जातो बारा तारखेनंतर.
बाराला अमावस्या आहे का?
बारा तारखेला आमोशा आहे.
हा हा हा. अमावश्य झाले अमावश्य झाले की परत हे लागते का श्रावण.
हम्म आमोशा झाले की श्रावण चालू होऊन जातो.
हम् हम् हा
आता आखाड संपल ना बारा तारखेला आखाड संपल. हम् आखाड चालू हेना.
हम्म हम्म हम्.
आखाड चालू आहे आता मग बारा तारखेपर्यंत आहे आखाड. बारा तारखेला संपवून जाईल.
हा हा हा.
आखाड झाला की श्रावण श्रावण झाला की मग चालू गणपती हे ते भरपूर सण आहेत पुढच्या महिन्यात. नागपंचमी ये नारळी पौर्णिमा आहे नाही आता पुढच्या महिन्यात आहे ना नारळी पौर्णिमा आहे.
हम्
परत नागपंचमी आहे अशे पुढ पुढच्या महिन्यात सण आहेत पुढच्या
अच्छा अच्छा हे चालूच होऊन जातात ना.
ह पुढच्या महिन्यापासून चालूू होऊन दादा
चाल
हम्म.
सण आले कि खर्च आला.
सण आलं की खर्च आला खर्च आला की काम वाढलं. काय करता करताल कामच मगकाय ते करावं लागत ना.
बरोबर
त्याशी त्याशिवाय जमणार आहे का?
हम हम
बाकी काय म्हणताात तुमचं काय चालू आहे.
बरंच आमचा पण चालू हाय बघा की, काय म्हणता अजून? आमच्याकडे पाऊस चालू अस त्यामुळे आम्हाला कुठंच जाता येत नाही काही नाही. घरातून बाहेर पडायचं म्हटलं तरी शक्य होत नाही पावसामुळे. आमचं हे काल चाललं होतं, करायचं चाललं होतं. पण पावसामुळे ट्रॅफिक मध्ये फसायची कामं नको व्हायला म्हणून आम्ही परत अर्ध्या रस्त्यातूनच.
हम्म.
नाहीतर आमचं चाललं होतं प्लॅनिंग त्रंबकेश्वरला जायचं.
नाय हाय पाऊस आहे, त्याच्यामुळे हाय ना त्र्यंबकला कंटिन्यू पाऊस राहतो ना.
हम्म.
त्याच्यामुळे आम्हीबी याला दुर्लक्षपणा केलं जरा.
चहापाणी झाला?
होय चहापाणी झालं ना, चहा पाणी झालं.
बर.
चा चहा पाणी झालं.
अच्छा. काय नाही बघा आहे व्यवस्थित आहे, चला म्हटलं फोन करून बघू तुमचं काय चाललंय काय नाही.
हा हा हा हा हा, मेडिक्लीन वगैरे काढलं का नाही?
मेडिक्लेम आहेत ना.
काढलेले आहेत का?
हो एक नीव इंडियाचा काढलेला आहे, एक आ ता दुसरा काढलेला आहे बघा.
आताची मिडक्लेमची गरज आहे आता.
मेडिक्लेमची गरज हाय आता हाय ना?
मग जायला काय
वाढून आलीत का रेट मग आता?
अं.
मेडिकलमध्ये काय रेट काय वाढून आलेत का स्लॅबमध्ये?
नाही वाढणार आहेत म्हणतात बाबा आता.
हम्म कारण आता वाढून येणार होते ना.
हा वाढून येणारच म्हणतात, आता काय आत्ता एक नवीन काढलेला आहे तो का आता एक वर्षासाठी काही नाही आमचं. आणि एक रिन्यूबी केलंय मी मागच्याच याला.
हम्म.
हम्म त्याच्यामुळे काही विषय नाही, पण आता रेट वाढून येणार आहेत म्हणता भाऊ.
पाच पाचदा हं पाच टक्के दोन टक्क्यांनी काहीतरी पाच टक्क्यांनी वाढून जातंय वाटतं ना. वाढून गेले की म्हणलं की रेट वाढून जातो मग.
रेटबी वाढून जातं आणि मुळात काय झालंय माहिती आहे का. पन्नासच्या पुढं आहे ना मेडिक्लेम वाले ना, क्लेमला अटॅच व्हायला प्रॉब्लेम येतोय. ते फार बघितलं जातंय पन्नासच्या पुढं.
नाही नवीन लवकर.
हां घेत नाही त्याच्यामुळं फार बघितलं जातं आणि हां कमी वय असलं ना, एखादी करून धरून ठेवायची. एक दोन वर्षे असे निघून जाता काय वाटत नाही पण ते पुढं तरी भविष्यात कामात येतं नाहीतर ते होत नाही बरं का जास्त वय असलं की
हम्म हम्म हम्
हा मग ते म्हणता ना तुम्हाला निमे पैसे भेटेल किंवा पंचाहत्तर टक्के किंवा पन्नास टक्के
हा
मग एवढे पैसे भरायचे आणि तेवढे पैसे घ्यायचे असा कारभार आहे तोय
हा
त्याच्यामुळे आहे ना असं एखादं करून ठेवूनच द्यायचं भल दोन वर्ष गेले पैसे अकलदड म्हणून जातील काय होईल ह
दोन वर्षाचा वेटिंग असतो का
हो ना आजारासाठी वेटिंग पिरियड राहतो ना तर जुनी पॉलिशी ती वापरायची ना ती तिला काय झालं तर ती वापरतोयच हाय आपून पण हे जे आता आपूण काढणाऱ्या पॉलिसी या दोन वर्षापर्यंत काही त्यांच्याकडे बघायचंच नाही जाऊन जाऊन जाणार हाय किती दोन वर्षाचे चाळीस हजार रुपये जातील
हा
बरोबर कि नी
हम
पण चाळीस हजार रुपये जातील पण त्याच्या पुढे ते अमाऊंट बी मोठी भेटती ना जवळपास पंधरा लाखाची अमाऊंट हाय ही आणि त्याला आपण जी आपले आहे जुने आहेत त्या नि आमच्या तर त्याला धा धा लाखाची हाय ती धा लाख भी नाही हो पाच पाच लाख सांगता आम्हाला ते बोन बिनस मिळून धा लाखापर्यंत गेली ती
मग त्याच्यापेक्षा इकडं अमाऊंट मोठी हाय म्हणून आपण उलाडाली करतोय ती
हम हम
आल लक्षात
हं हं
हम्म म्हणून काहीतरी करून ठेवायचं या अशा काही गोष्टी हे आज तुम्ही आज मी म्हणतो ना अक्कलदांड म्हणून चाळीस हजार जाणार हाईत या वर्षाचे वीस हजार पुढच्या वर्षीचे वीस हजार पण ते भविष्यात दोन वर्ष जर का गेले ना अमाऊंड मोठी आय पंधरा लाख म्हणजे सोपी नाहीयाय
चार जणांना पंधरा लाख रुपये चांगलेच हाय
बरोबर हाय
आणि प्लस आपण जे काढलेले ती एक दहा लाखाची आहे ते दहा लाख नाही ते पाच लाखाच फ्रोटर हे पण ते आम्ही कधी घेत नाही त्याच्यामुळे ते वाढलेले आहे त्याचे ते पैसे
हम् हम हम
ते आठ लाख दहा लाख दिसत ते
हा हा पण नो क्ले क्लेम बोनस पण असतो ना तुम्ही जर या वर्षी क्लेम नाय केला तर परत बोनस मिळतो का
हो ना मग तेच आतापर्यंत आम्हाला हाय ना न्यू इंडियाला तेच दिसतंय ऍक्च्युअली ती पॉलिसी पाच लाखाची पाच लाखाचे पण ते आम्ही कधी घेत नाही म्हणून ते आम्हाला दहा लाख रुपये त्याच्यावर दिसतात ते की बाबा आम्हाला एवढे पैसे भेटलेले, बोनस भेटले आहेत एवढे.
हम्म हम्म.
हा असं आहे ते की बाबा आम्हाला वापरायला भेटेल ते नंतरून असं.
आणि काय त्यांचा रूल बदलला आणि तिने नाहीच दिले वरचे पैसे पाच लाखाचा क्लेम झाला तर काय करायचं?
बरोबर.
म्हणून आपण काय करतोय आ पालुन दुसरीकडे बी करून ठेवता अस एकेकाच्या चार चार पाच पाच पॉलिसी आहेत लोकांच्या.
हम्म हम्म.
असं आहे.
पॉलिसीची गरजच आहे ओ. त्यामुळे आहे ना एक दोन दोन पॉलिसी करायला काहीच हरकत नाही काही नाही.
मग नाही काढून ठेवायचे असे दोन हजार जाता ना काय वाटत नाही. आपल्या लक्षात काही एखट्टी भरायचे नाही.
हम्म.
दोन हजार रुपये महिन्याला गेले ना काय गम पस्तावा नाही माणूस असंही खर्च करतो.
बरोबर आहे.
एखट्टी भरण्यापेक्षा आणि समजत बी नाही ती.
हा हा हम्म.
लक्षात ते एखट्टीपेक्षा आहे ना असंच करत राहायचं.
बरोबर आहे.
काय किती करशीला तेवढं कमीच आहे.
नाही बरोबर आहे ना ते मेडिक्लेम सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मेडिक्लेम मेडिक्लेम आहे ना तर ना जीवन आहे. नाही ते शक्य नाही, कारण आताची महागाई एवढी झालेली आहे आणि दवाखान्याचे रेट पण एवढे झालेत.
हो दवाखाण्याचे लय रेट झालेले आहे.
थंडी ताप झाला आणि जर दवाखान्यात ऍडमिट झालं तरी ते त्याला नॉर्मल दवाखान्यात लगेच दोन पाच हजार रुपये लागून जातात. हे तपासा ते तपासा रक्त तपासा. आणि हे झालं म्हटलं म्हणजे मोठ्या हॉस्पिटलला जर ऍडमिट झालं पाच पन्नास हजार ते असं बिल होतंय ते समजतही नाही कधी झालं.
पन्नास साठ हजार तर असेच होऊन जातात.
समजतच नाही कधी झालं.
हम्म. किरकोळला पन्नासा साठ हजारापर्यंत, मेजरला जातं लाखाच्या पुढं.
चांगल्या हॉस्पिटलला जर गेले, तर मग तिथं जास्तच खर्च असतो तो.
काम काम हा, पैसे देऊ?
काय करू?
काय म्हणते? हं असं पाहिजे, नाय पाहिजे मला तुमचे पैसे. अं?
चहा पाणी वगैरे झालं?
नाही आपण चहा पितच नाही ओ.
पीतच नाही तो
चहा पितात नाही आपण संध्याकाळी नेन सकाळी नेन काही चहा चा लांबपर्यंतचा संबंध नाही आपला.
बरं बरं बर.
चालेल चालेल ठेवु का?
हो हो चालेल.
ओके
ते